ह
हॅलो तुमचं
हॅलो,
हॅलो.
हा नमस्कार, अ आज आप हो येत, हो येतोय-येतोय. नमस्कार भाग्यश्री मॅडम अ कसं चाललंय?
मजेत, तुमचं काय चाललं आज कशी काय आठवण आली.
सहज कॉल केलाय अ आज मी म्हणलं जेवण बनवायचं. होत ह्या वळेस, तर मला थोडस खाण्याविषयी जाणून घ्यायचं होतं की आज जेवणामध्ये तुम्ही काय बनवत आहात.
अच्छा, आमच्याकडे तर आज च साधाच बेत आहे. वरण, भात, भेंडीची भाजी.
ओके, मग मला असं वाटतंय साईडने तुमच्या छोट्या मुलीचा आवाज येतोय, तिला काय आवडतं खायला?
तिला तर खीर खूप आवडते.
खीर खूप आवडते, कारण लहान मुलांना कसं खाण्यामध्ये आजकाल जंक फूड जास्त आवडतात नाहीतर मग छोट्या-छोट्या वेगवेगळ्या गोष्टी
मी तर बाहेरच खाण्याची बाहेरची खायची तिला सवय जेवढी कमी लावता येईल तेवढी कमीच करते. तिला मागे इन्फेक्शन झाल होतं पण आत्ताची लहानली मुलं ऐकता कुठली.
मला दूध द्या. दूध प्यायला. हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो रोहिनी येतेय का आवाज. हॅलो.
हॅलो.
हॅलो येतोय का.
हा तुमचा आवाज येतोय मला.
हा मला तुमच येत नव्हता ना, हा येतोय आता बोला.
अच्छा, ओके तेच म्हंटलं माझी बहिणीची मुलगी आली का? तिला मोस्टली खाण्यामध्ये पिझ्झा, बर्गर हे जास्त आवडत असतात. आणि लहान मुलांना आजकाल कसं जे घरी बनवते जास्त आवडतं आणि नाहीतर बाहेरून
हो ना आपण बाहेरच खाऊन तेच ना बाहेरचं खाऊन, पोट किती बिघडतं आत्ताच हीला दवाखान्यात घेऊन आलो होतो, आईस्क्रीम आव म्हणजे डॉक्टरनी सांगितलंय स्ट्रिकटली आईस्क्रीम देऊ नका. पण आत्ताची मुलं ऐकता कुठे आईस्क्रीम खाल्लं आणि पोट दुखायला लागलं.
ह्या वेळेस आम्ही ट्राय केले केलेलं की, आईस्क्रीम पण घरीच बनवायच कारण मुलं ऐकत नाही आईस्क्रीम पाहिजेच असतय आणि ते लोक दूध वगैरे कसं, आईस्क्रीम किती दिवसायचे असते हे सगळ्या गोष्टीनी आज का तुम्ही ऐकतच असाल. खाण्यामध्ये किती भेसळ मिसळली जाते. हो त्याच्यामुले मोस्टली तर मी देतच नाहीयेय.
तुम्ही म्हणजे घरी बनवली कां आईस्क्रीम?
हो हो बनवलेली मँगो आईस्क्रीम बनवलेली मँगो सेशन होत तर मँगो आईस स्क्रीम बनवलेली
हा हा मला पण सांगा ना कसं बनवलेलं? हॅलो हॅलो हॅलो रोहिनी लिंबूचं दे करून
यात
हॅलो तुमचा ना आवाज कट होतोय रेंज मध्ये या
मी ना वायफाय कनेक्शन मध्येच आहे.
हा आत्ता येतोय
हा मी तेच म्हंटलं की दोन तास जर तुम्ही ठेवलात ना फ्रीजरला तर परत वाट टायची आणि मग परत फ्रीजर ला ठेवायची मग आईस्क्रीम तयार होते आपण विप क्रीम वगैरे युज नाही करायची
हा हा हा हा
हा मिक्सरला दोन वेलेला हा एकदा हे केलं ना तर परत दोन तासनी परत मिक्सरला लावायचं ची नंतर परत आपण व्यवस्थित पॅ क करून ठेवली हवा बाहेर जाऊन नाही दिली ना तर परफेक्ट आईस्क्रीम तयार होते
चालेल ना मी नक्की ट्राय करेन ते कस घरी बनवलेलं हेल्दी
हा हेल्दी पण असतं आणि छान ही असतं रबडी असं दूध फाटलं की आपलं रसगुल्ले वगैरे बनवायचे पनीर बनवायचं
हो पनीर पण खूप आवडतं तिला पनीरच बनवत असते मी
हो रसमलाई बनवायची पनीर फुकट घालून नाही द्यायचं
हम्म ते तर आहेच
दूध फुटलेलं कधीच खराब नाही होऊन द्यायच
सध्या तर एवढा उन्हाळा आहे की तिला नुसतं लिंबू सरबत खूप आवडतं लिंबू सरबतच मागते म्हंटलं बरं आहे चला ते तरी चांगलंय हॅलो हंम
हॅलो
हॅलो
आवांज येते तुम्हांला मांझा
हो येतोय इतक्यां वेळं येतंच नव्हतां
नाहीं मी बां तुम्हीं कांहीतरी लिंबू सरबंत द्यायला गेलांत नां छोटीला मी तुमचे जे हॅलो हॅलो हॅलो करते
नाहीं मलां तुमचा आवांजच येतं नव्हतां हो
अरे देवां कायं विषय नाहीं मंग झालं वाटतं लिंबू सरबंत वगैरें देऊंन हां हां नेटवर्क ईशू होतंय नां हो त्यांच्यामुळेच मी म्हटलं कां कायं झालं कायं माहिती कांहीं बोलायचं नाहीये
मी पणं इकडूंन तुम्हांला आवांज देते पणं मलां कांहीं आवांजच येई नां संध्या हवां पणं खूंप सुटली त्यांच्यामुळे कायं नेटवर्कच पणं सारखं जातं येतं जातं येतं
हो हो हो नेटवर्क खूंप जातोय येतंय चालेल मंग चलां करां तुम्हीं पणं जेवणं बनवां मी पणं थोडंसं जेवणंच बनवते
हो नां चालेल तुम्हीं मलां व्हॉट्सअप करां नक्की ती रेसिपी
हो हो नक्की नक्की
ओके
ओके थँक्यू
बांय